काय आवाज माझा
अ येतय म्हण
हॅलो येतो आहे का आवाज आवाज तुमचा खूप कमी येतोय
मला पण तुमच कमी येत
मगा मगाशयाच्या पण असंच झालं खूप कमी आवाज आला आणि त्याच्यामुळे पुढं काही बोलताच नाही आलं
अच्ा नेट
कारण व्हॉल्यूम तर पूर्ण आहे माझ्या याचा
नेटवर्क चेक करा नेटवर्क आहे का
नाही नेटवर्कचा प्रश्न नाही कारण आत्ता आपण बोलतो तेव आता पूर्ण होत ना नेटवर्क आ
हो येतोय जराा जरासा बोला ना
हं जरा जरा असं येतोय असं म्हणजे पण मग बोलायला जरा अस प्रॉब्लेम येईल ना
हा कधी कधी ऐकायला येणार नाही ना
हा आणि काय हो ते काय माहिती शनिवारची रेंज वगैरे कमी असते असते की काय याला वायफायच्या याला
हम्म
काही लक्षात नाही येते माझ्या कशामुळे काय प्रॉब्लेम होत बाकी काय चालू आहे थोडासा मोठा आवाज करा म्हणजे मग बोलता येईल आपणला
हो चालेल
हा थोडस मोठ बोला
हा जेवण झालं का हॅलो
हॅलो वरुण झालं सरव आता बाहेरचं वातावरणही छान आहे असं वाटतं कुठ तरी फिरून याव असं
हो ना, गेलेत की नाही तुम्ही फिरायला?
चाललेलंय वातावरण
हम्म तुम्ही गेलात का कुठे फिरायला एवढ्यात की नाही?
हा आपल्या जवळपास कुठं तरी फिरवून यायचं मस्तपैकी असं हिरवगार असलं की जरा बरं वाटतं ना फिरायला पण
हो छान वाटतं
हा तेच ना
मला पावसात फिरायला
आणि ते कसं म उन्हाळ्यात सगळी धूळ जमा झालेली असते झाडांवर वगैरे त्याच्यामुळे एवढं फ्रेशनेस त्यांच्या पण पाऊस पडल्याने एकदम ते झाड पण अगदी टवटवीत होऊन जातात मला तर निसर्ग बघायला खूप आवडतो असं म्हणजे पाणी झाड कुठं काही असं ग्रीनरी हम्म तेच ना ग्रीनरी असं
धबधबे वगैरे छान असून
खूपच छान वाटतं म्हणजे निसर्ग कसं एक एकम फ्रेश असतो म्हणजे त्या आपण कसं आ आपल्या माणसांमध्ये राहतो तर थोडं मरगळेलपणा किस असं येऊन जात ना पण निसर्गाकडे बघितलं. एकदम छान टवटावीतपणा वाटतो मनस एकदम प्रसन्न होऊन जातं सगळं. आणि न वारा पण एकदम छान असतो फ्रेश असतो. ब हवा छान असते. असं पण आता ते दोन तीन दिवस पडून पुन्हा बंद झाला तो पाऊसही त्याच्यामुळे बाहेर धबधबे काय होेत पाण्याचे धबधबे तेवढे वाहतात की नाही. कारण पावसाळ्यात
त्याच्याने चालू झालेत पण आता माहित नाही किती दिवस टिकेल
हा तेच ना मग तेच ना म्हणजे पाऊस पडला तेव्हा आता अगदी ओव्हरफ्लो होत हो ते सगळे धबधबे आणि आता थोडस हेच होतं ब फरकच पडतो ब सगळ्या गोष्टींमध्ये पाऊस जर थांबला तर असं
हो ना शनिवारी रविवारी सुट्टी असल्यावर फिरायला जाता की नाही मग?
हो हो मग तेवढाच एक वेळ पण कसं झालंय आता बाहेर पण गर्दीच होते मग सगळी म्हणजे कुठं बाहेर जायचं जरी म्हटलं ना ते एक तर रस्त्यातनं गाड्या काढायला प्रॉब्लेम येतो.
हम्म सध्या काम चालू आहेत ना शहरात त्यामुळे जास्त प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा
हा त्याच्यामुळे तसं होत आहे सर्व कामांमुळे आणि रस्ते ते पण सगळे असे म्हणजे अ किचड किचड टाईप सगळे झालेले असं स्वच्छता नाही राहिली. त्या अ अर्धे खड्डे तर अर्ध्यातन चालावं लागतं म्हणजे गर्दीच गर्दी सगळ्या बाजूने अस होन जातं.
तेच ना
पण बाहेर निसर्गामध्ये गेल्यावर तिकडं थोडस मोकळं असतं मग असं काही नाही म्हणजे छान वाटत आणि मंदिरं वगैर ते त्या त्या परिसरांमध्ये खूप छान वाटतं मंदिरात जायलाही छान वाटतं. वेगवेगळी मंदिर आपली ऊर्जा वेगवेगळी असते ना प्रत्येक मंदिराची. तर ती आपल्याला मिळाली की हा ती आपल्याला मिळाली की. खूपच मस्त वाटत म्हणजे आपण परे फ्रेश होऊन जातो पो असं.
हो
मी तसं असं ब्रह््हमविद्येचं पण करते ब्रह्मविद्येमध्ये असं श्वसन प्रकार वगैरे असं असतात ना. तर त्याच्याने पण आपली ऊर्जा खूप वाढलेली असते म्हणजे असं. आपण कसं इतर वेळेस हे करतो ना. अ आपली कामं असतात किंवा विचार करतो. पण त्याच्यामुळे काय होतं आपलं म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी होऊन जात. त्याच्यामुळे आपल्या तेवढा उत्साह राहत नाही अस पण आपण जेव्हा हे ब्रह्मविदेचे श्वसन प्रकार वगैरे करतो. तर मग तेव्हा आपली ऊर्जा एकदम वाढून जाते आणि मग ती आपल्या पायाच्या अगदी कणापासन तर मेंदूच्या प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचते. आणि त्यामुळे एकदम फ्रेश वाटतं असं असतं. म्हणजे जी काही ऊर्जा असते ती आपल्यातच असते पण आपल्या विचारांमुळे ती कमी होऊन जाते . हीच ऊर्जा.
हम्म हम् ह् म्हणजे मेडिटेशन वगैरे टाईप आसत.
आं
मेडिटेशन वगैरे सारखं असतात.
थोडासा आवाज मोठा करा.
मेडिटेशन करतो आपण तस.
हो मेडी टेशनमध्ये पण तेच होतं ना मेडिटेशनमध्येच आपण श्वासावर जर लक्ष केंद्रित. मेडटेशन केलं ना. तर विचार पण स्थिर होऊन जातात आपले असं असतं. आहे का तुम्हाला आवड?
अ ऍक्च्युली मी पण कधी कधी मी पण कधी कधी ऑनलाईन सेशन केले.
अच्छा अच्छा हां हा. हा हा बरोबर आणि हे करायलाच पाहिजे आप. आपल्या म्हणजे रोजच्या जरी जीवनात आपली किती धावपळ असली ना तरी थोडसं करायलाच पाहिजे कारण ही ऊर्जा अस. ना हेच आपल्याला पूर्णभर आयुष्यभर टिकून राहते. म्हणजे जरी आपण म्हणतो की खाण्यापिण्यामुळे आपल्याला सगळं काही मिळतं. तर तसं नसतं तर आपल्याला जे श्वसन प्रकार असतात. किंवा ध्यान असतं याच्याने आपली ऊर्जा टिकून राहते ब असं असं असतं. ते आपण असं म्हणजे लक्षात ठेवायला पाहिजे कारण कसं आता कसं वातावरण झालंय ना असं. म्हणजे शुद्ध काही मिळत नाही आपल्याला. निदान निसर्ग आप आपल्याला शुद्ध हवा देतोय सकाळची हवा शुद्ध असते. ती जरी घेतली तरी पुरेस असते बुवा अस.
हो ना
फिरायला वगैरे सकाळी जातात का?
हो वॉकिंग ला जाते सकाळी.
हो ना सकाळची आवाज शुद्ध असते. थोडासा जरी फेरपटका मारला तरी पुष्कळ होऊन जात. आमचे सकाळी ध्यान वगैरे असतात ना त्याच्यामुळे जाता नाहीय मला. सकाळी श्वसन प्रकार असतात ध्यान असतात ऑनलाईनच असतं सगळं त्याच्यामुळे जेवढं संध्याकाळी वगैरे फिरून यायचं थोडस असं
ब्रह्मकुमारी त्यांच करत का
वातावरणाचं पण दिवसभरात एवढं काही फ्रेशनेस नसतं वातावरणामध्ये कारण वाहनांमधनं सगळे धुरण ते निघत असतात त्याच्यामुळे धूळ असते कुठे त्याच्यामुळे फ्रेशनेस नसतं
त्रास होतो आपल्या सगळ्यांना
हां तेच ना तेच ना आज पण सकाळी मला काय वातावरणात कसला वास होता काय माहिती पण त्याच्याने लगेच थोडा त्रास झाला असं म्हणजे इतकं स्ट्राग हे असतं वातावरणात पोल्युशन वगैरे असं असतं तर
हो शहरांमध्ये जास्त आहे कारण गावाकडे खेड्यांमध्ये झाड जास्त आहेत त्यात नाही हम्म
पण आपल्याला राहता नाही येत ना तिथं जास्ती दिवस
तेच ना कामानिमित्त शहरांमध्ये
हा कामा आणि मित्र इकडे आलो की मग तिकडे आहेत जास्त थांबता नाही येत आपल्याला पण तिकड च खरंच वातावरण छान असतं लोक खरं सगळे कामामुळे इकडे पळतात पण जे ग ग्रामीण भाग म्हणा किंवा थोडसं कमी ा निसर्ग जिथ आहे भरपूर ती खरंच छान असतात आणि त्यांचं खाणं वगैरे पण व्यवस्थित असतं आपण तरी हे थोडंफार बाहेर काही खाऊन घेतो ते नाही काही कधी खातं असं म्हणजे त्याच्यामुळे तब्येतही त्यांची छानच राहते ते सगळ्या गोष्टींमुळे
त्यांची रोग प्र्रतिकार शक्ती पण चांगली असते
हो मग आणि माहिती प्र्य ग्रामीण भागामध्ये ते जी शेती करतात ना त्याच्यातच त्यांच्या भाज्या आपण अशा रानभाज्या वगैरे अशा उगवलेल्या असतात आता ते पावसाळ्यात बाहेरून भाज्या नाही घेणार त्यांच्या ज श तामध्ये रान भाज्या अशा ग टाईप उगवलेल्या अस त्यांना माहीितचतं कुठली भाजी कशी असते चांगली कुठली असते आप आपल्या शरीराला पावसाळ्यात कुठली खावी तर ते बरोबर सिलेक्ट करतात आणि ती भाजी खातात ब असं
हो हंगामी भाज्या येतात ना
ह इकडे पण शार शहरात पण ते आदिवासी लोक वगैरे घेऊन येतात आपल्याकडे
हो विकायला येतात ना आपल्याकडे पण
हा तेच ना म्हणजे त्या आजूबाजूच्या गावां म्हणं जे आदिवासी लोक असतं ते डोंगर दऱ्यां म्हण त्या भाज्या घेऊन येतात कोड्यांच्या शेतांमध्ये केलेल्या असतात तर त्या चांगल्याच त्यांना काही म्हणजे केमिकल नाही लागत ते आपोआप उगवलेले असतात ना त्याच्यामुळे त्या चवीला वगैरे एकदम छान लागतात अश त्यांना काही जास्त म मसाला पण नाही टाकावा लागत जे आहे ते थोडंस तिखट वेट टाकलं तर झालं च आपोआपचच तिथे
हो ना
सॉरी आवाज राज म्हात त मला वाटतं भाज्यांचं टेस्ट तोंडात आली की काय काय नाही. गावाकडच्या भाज्या म्हटल्यावर थोडस वेगळच हे होऊन जातं ना.
हो छान लागतात मला तांदुळ का माठ वगैरे भाज्या आवडतात.
हा त्या तांदुळ का किती छान चवीला असत
खूप छान.
माठ पण खानदेशातच येतो इकड नाही येत माठ जो प्युअर असतो तो
हो.
करते तुम्हाला जरासा घशाला त्रास होत तु माझा हमम हा ठीक आहे बाय.